हॅलो येतोय का आवाजे, आवाज येतोय?
तय
आच्छा! ठीक ये बोला, काय म्हणता मग?
च्याकडे खूप हवा सुटली.
हो ना, इकडे पण आहे ओ हवा
हो ना, सगळे आंबे पडून येतील झाडावरचे खाली
ह्, हो आमच्या इथे त किती आंबे पडले सकाळीच
हो, तुमच्या दारात ये का झाड?
ते दारात तम् मी म मळ्यात राहतात ना इकडे आली इकड गावाला.
अच्छा हा हा हा..
हम
ह का नाही खूप म्हणजे चांगली मजा आहे मग तुमचे आंबे खायची हं हंं
हा खाणार हा आता आपण
हा आपण बोलवूया ना. फळांनवरच बोलू
हम्म छान आहे असे झाड वगैरे खूप त्याला काय आंब्यावर
हो आंब्याच्या भरपूर रेसिपी ते होतात ना ओ आता तुमच्याकडे आंब्याच्या रस आणि आंब्याचे काय? पदार्थ वेगवेगळे बनवता का? नाही हॅलो! !
हॅलो! आवाज येतोय का? ताई हा म्हटलं आंब्याचे वेगवेगळे पदार्थ.
हो ना मग आंब्याचे पदार्थ म्हणजे.. लोणच बनवतात सा साखरांबा गुळांबा... अजून काय बनवताय असं? ते आंब्याचं रसाचे ते पापडी बनवतात नाही का? आंब्याचे
आंब्याची ती वडी पण बनवता ना,
हा आंबावडी हा.. हा..
ब छान लागतेय
मागेचे कच्च्या कैरयांची वडया काय बनवताततात त्याला का बनवतात ते बनवले.
हंम हंम हंम
आंबे कच्या कैरींच बनवतात बघा आंब्याचा पाप पड ह छान ला तो बनवतो ना मी ते पण मस्त म्हणजे आम कैरीच बनवता हव ते कच्च्या कैरीच आम पापड आमपापड
अच्छा हा आम् काय करतो, की जी कच्ची कैरी असते ना
हा बोला ना हवा
हा क कैरी असते ना मग तिला ना कापून टाकतो धुून स्वच्छ धुून कापून घ्यायची, अशी बारीक हा बारीक चिरी करायची तिची आणि ते ना वाळवत घालवायची उन्हात. मीठ लावून. हा आणि मग आहे ना तिला आहे ना हा हो नाही तळून तिला तळून घ्यायची आता उठ ऊपासाची साबुद्यांनाची खिचडी वगैरे केली का मग तिच्या सोबत आहे ना तिला दोन तीन अशा हो तळल्यावर खूप छान लागते सुकली का मग ह लावूनचोपायजे तिला आणि तळून घ्यायची. आणि मग साबुदाण्याच्या खिचडी सोबत तुम्ही आपली साधी किचडी ते तांदळाची तिच्यासोबत असं जेवणासोबत तुम्ही तळून खाऊ शकता.
पण काहीच सुचत नाही नाही काय बनवायचं काय नाही.
हा हो ते जास्त दिसत ना म्हणून सुचत नाही.
पण बनवू शकतो ना आपण त्याच आमचूर नसत आमचूर सारखं
हो आमच्या इकडे बनवताना आमचूर
वाळून मग त्यानंतर मिक्सर मध्ये दळून ते
आमच्याकडे ना आमसूल बनवता आपण आमसूल याच्या टाकतो ना आमटी वगैरे करतो बघा
हा ह आमचूर पावडर म्हणत्यात तेला
हा पावडर पण आमसूल पण म्हणता बरं का ताई.
हो का ते आमसूल तर वेगळं असतात, ते आमसुल ते तर झाड असत ते
कवळ्या कैरीची बनवता आमच्याकडे म्हणजे अगदी हो
ते वेगळं बनते वेगळ बनवत असेल मग ओरिजनल ओरिजनल आमसूल असतं ते कसं कोकणात मिळतं बघा ते आमसुल
हा मग त्याचे झाड असेल इकडे ना कैरीचे बनवतात ताई
अच्छा अच्छा हा ते वेगळं बनवत असेल हा मग त्याच्यात काय बीट टाकतात. का लाल साठी
हा त्याच्यात आहे ना हे टाकतात ते आपलं ना बीट बीट टाकता होता ताई बीट सुकवून घेता आणि त्याचे पावडर वगैरे करून मग ते लावतात. कर मग
हा मी बनवलं होत ना आवळा आणि बीटाची पावडर बनवलेली आहे मी छान येत ती अ बीट पण अस किसून वाळत टाकून दिलं होत. आणि आवळा पण किसून वाळून टाकून दिला होता. मग ते एकदम कडक झाल. झाल नंतर मिक्सर मधून काढल वस्त्रगाळ पावडर बनवलेली त्याची
हो ना आणि हि आवळ्याची पावडर तुमच्या केसांसाठी किती छान असते.
हो नाही मी ना आता मागे भरपूर आवळे आलेले ना ते आता येत होते तर त्यावेेळेस बनवलं मग ते आवळ्याची पावडर आणि आपल्या याची बीटाची पावडर.
आ म्हणजे आमचे तर दोन तीन दिवस आड पूरणाच्या पोळ्या आंब्याच्या रस
आता हा आमच्याकडे पण होत. अ पुरणाच्या पोळ्या जास्त पोर मुलं खात नाही पण मग चालत कधी कधी हो आता बनू उद्या बनू आम्ही
छान लागतात लोकवाण गव्हाचा ना
हा खापरे वार
त्या तर आंबाच्या रसात च छान लागतना या आंबे चिकली अंडी पण छान बनवता ना ताई.
कॅंडी कशी बनवता.
तो जो आंबा असतो ना थोडा कडक. त्याला काय करता ते कापून घेता झाडजाड फोडी अशा. कापल्या का. मग त्यला अशी चिरी पाडून घेत. का. आधी चिरी काढून मग ती ना कॅंडी ना. थोडी वाफवून घेता. हम्म. साला सकट वापवून घेता आणि मग. सुकवून देत सुकवल्यानंन. खरे ना. हा मग तिलाय ना आ चाकुने बरोबर. ते आपण कापलेली अस. ते ना आता चाकून पण खालच खालून जल अस. कडा आपण थोडस हालच्या वरून कापलं ना तर ते बरोबर कॅंडी सारखे निघते. आंबाेटे हो आणि तीला आपण. पण काचेच्या बरणीत भरून ठेवू शकतो किती दिवस. फ्रीज मध्ये ठेऊन द्यायची काही खराब नाही होत.
हो का. अ मुरब्बा वगैरे माहितीय. लोणचं बनवतो बाकीच. अरे एवढ काय एवढं वेळही नसतो दोन दिवस गावाला यायचं काय काय बनवणार. ते तर असं होऊन जातं ना
नाही नाही आंब्याच्या आणि ते.
हा ते पण बनवलं होत आंबा कैरीचं. फणस कच्च्या कैऱ्यांचं ते बनव ते. कैऱ्या शिजून घ्यायच्या उकडून. आणि त्याच्यात त्याच्यातला तो पल्प काढायचा. च्या. जो गर असतो ना तो काढायचा त्यच्यामध्ये. साखर मिक्स करायची. बाकी जिरा वग जिऱ्याची पावडर तुम्हाला पाहिजेत, तुम्ही याची- मिरेनची पावडर, पण टाकू शकतात थोडसं चवीसाठी. लिंबू, टाकायचं त्याच्यात- आणि बाटलीत भरून ठेवायच. मग रेडीमेड आयत्या वेळेस फ्रीजमध्ये ठेऊून द्यायचं. ज्यावेेळेस लागलं त्यावेळेस ते थोडंस टाकायचं आणि पाणी टाकायचं थंड पाणी बर्फ आणि रेडी टू मिक्स अस असत ना ते.
हो, ना. नाही आणि आम्ही पण तसं नाही करत, आम्ही का- करतो. कैरी असते ना, कैरीला ना वाफवून घेेतो. वाफल्यानंतर तिची साल काढून तो गर काढ म्हणजे ते पाणी असत ना, शिजवलेलं त्या पाण्यात गर पण त त्याच्यात आहे ना ताई गुळ टाकतो.
हा ज्याला, कोणाला वाटलं गुळ टाकतं. कोणाला वाटलं साख टाक
हा, हा, हा, हा, म तेना जड शिवाळ्या असत ना पाटाच्या
हा, हां,
त्याच्यासोबत खाता- हो, ते प्यायचं, मग त्याच्यासोबत हो, म्हणजे म्हणजे थोड्याश वेयात खायचे आणि मग जशी आपण चहा बिस्किट खातो ना-
त ते नाही माहिती बर का? मग शेवायां बरोबर.
प्यायच्या ग्लासमध्येध्ये घेऊन ते पाणी.
अच्छा पन्ह बनवता का पन्ह कैरीच पन्ह जस चिंचेच
आणि चिंचेच च पण पिता बर का ताई हो आम्ही चिंचें हो चिंचेंचे पण सेम तस म्हणजे तिला उकळायंच आणि तिला दिवसभर
उकळायचे नाही हा ती कच्चीच असते. चिंच गुळ टाकून चिंच गुळच हो.
ते पण ते गोड शेवळ्या करत हा ना आपण झाड त्याच्या सोबत खायल ते पण छान लागतं बरं का.
ह ते ते पण बनवतो आम्ही म्हणजे इथे काय चिंचें माहित नाही चिंचेंच पन्ह बनवत.
हो हो ते ना तेज ते ते काही एवढी प्रोसेस नाही राहत ओ
हा हा मी बनवते कधी कधी कीं मला असं उन्हाळ्यात वाटलं ना असं बनवावा
नाही ताई उन्हाळ्यात आमचं राहतच बर का ते कंटिन्यू आम्ही दिवसाला एक कप तरी प्यायचं.
हो चांगलं असत ते हो ना ते तिकड वि दर्भाकडे जास्त करतात वाटते पन्ह. हो काय म्हणता लय चिंचवडी. ही चिंचवणच म्हणता ना त्याला
अच् नाही आम्ही पन्ह म्हणतो चिंचेच.
हम्म पन्हच म्हणतात पण चिंचावण पण म्हणता असं ऐकलय मी
अच्छा हा हा मग ते तिक प्रत्येक बघा गावागावात
एवे हा बरोबर
तुमच्याकडे ती मराठी थोडी वेगळी आमच्याकडची वेगळी फरक पडू आणि इकडे आहेयराणी जास्त आहे ना ओ ताई.
हा हा मिक्स मराठी
ते म्हणजे आमची ती लँग्वेजच तशी होऊन जाते. सारखं बा भाषाच त श होन जाते ना म्हणजे आपण बघा दिवसभर आहेयराणी बोल आणि मग मराठी बोलायला लागलं. तर मग ते आहे आणि हो. तेच मग त चाल येऊन जाते हा आयराणीची चाल येते.
हा. अर थोडी थोडी गुजराती पण ये त्याच्यामध्ये असं वाटतं ना गुजात साड येत तिकडे ह हा गुजरात बांड्री ते थोडी गुजराती आता गुजरातीच ब आपण म्हण तुझ तेज
हा हा हा घेऊन जाता नव्हता इथे बोलतो ना मग आपण
बोल. ता बोलता बोल
हो जात ते शब्द येत
हम्म चला आता, आपला टाईम ओव्हर होत आलाय हा.